हा
हा, हा, हा काय म्हणतय, नमस्कार बोला मस्त मी पण आहे, तुम्ही पण कशा आहात
एकदम मस्त आहे, हम्म कोणत्या विषयावर बोलताय मग आज?
आता जरा पाऊस पडला तर बरं होईल, असं वाटतय मला
ह, ह, ते तर आहेच, अर्धा जून महिना गेलाय, तरी पावसाचा पत् नाही मागच्या वर्षी तर मे पासूनच पावसाची सुरुवात झाली होती, तर अगदी वर्षभर पाऊस होता नको नकोसा झाला होता.
सात में ला पाऊस चालू झाला होता, गेल्या वर्षी
हो ना, आणि वर्षभर पडला ना.
हो आता शेतक शेतकऱ्यांनी आता जरा पेरलं वगैरे तर ते जरा थोडं प्रॉब्लेमच झालंय शेतकरी तर वाट वाटतच बघतोय
हो ना आणि आपला पाऊस आला हरीच आहे ना भारतातल्या पाऊस. लहरीच येतो अवकाळी पड तो आणि ज्या वेळेला गरज असते त्या वेळेला तो पडत नाही अवकाळी पावसानी नुकसान झालंय, लोकांचं कितीतरी शेती च्या शेत झोपल्या गेले, पिक पूर्ण झोपून गेले, शेतात पाणी झालं आणि आता गरज आहे पावसाची तर आता पाऊस येत नाहीये
येत नाही आहे.
हो ना अर्धा जून महिना झालेला आहे तरी पावसाची श्य नाही आणि परत पुढे अजून वीस तारखेच्या म्हणजे आजच्या नंतर परवा तरवा अ पाऊस येणार आहे म्हणता म्हणजे सुरुवात होणार आहे तेही नक्की सांगता येत नाही.
तेवीस तारखेपासून आलंय सुरुवात होणारे.
हा हा
बघूया आता काय होतय.
हो ना अत्यंत गरज आहे पावसाची पाण्याची आता काही काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे पाणी नाहीये नद्या नाल्याले पाणी धरणात लाट लेलं आहे त्याच्यामुळे काही काय ठेका नाही आठ आठ दहा दहा दिवस आमच्या इकडच्या काही भागांमध्ये येत नाहीये.
एक दिवस आड एक दिवस आड एक एक तास पाणी येतय, हो.
दिवसा आड येत आहे पण काही ठिकाणी तर आठ आठ दिवस नाहीये.
होय
अ हा आणि डोंगराळ भागात तर लोक बिचारे कुठल्या कुठून कसे, अ पाणी आणताय लांबून लांबून, विहिरीला तळ लागलेले आहे खाली. एक जण खाली उतरतेय एक जण पाणी ओढून काढतय.
हो एका ठिकाणी एका ठिकाणी तर बघितलं त्या- तिथे एका ठिकाणी एका गावात तर ते असं भांड्यानी किंवा वाट- तिने असं भरून भरून तो हांडा. एक दहा पंधरा मिनटं लागतात भरायला असं त्यांच्याकडे पाण्याची एवढं दुर्भिक्ष झालेलं आहे.
दुर्भिक्षता आहेच आणि त्यातल्या त्यात ते पाणी गढूळ आणि असं पिण्यासारखंही नाही. गढुळ म्हणजे त्याच्या सगळं च मिसळलेले आहे समजा घाणेरड घटक सारखं - क पाणी आहे. पण म आता इलाज नाही म्हणून लोक तसं पिताय काय करणार.
पितायत त्यांना तर बिचाऱ्या कुठे कपडे धुवायला पाणी असेल सांगा मला.
प्यायलाच नाही तिथे कपड्या आंघोळीचा तर काय प्रश्नच नाही ना.
पण आपण अगदी चल दोन क ह्यच्यातन आणि आपलं. अ हे करतो आपण पाण्याचं म्हणजे कसं आपण स्वच्छ पाहिजे हे पाहिजे पण- थोडा आता कमीच केलं पाहिजे, पाण्याचा वापर थोडा म्हणजे कमीच करायला हवा.
काही नाही लोक जिथे आहे ना, तिथे रस्त्यावर सुटतात गटरीत टाकतात. सडे शिपतात. असं करतात खूप पाणी वाया घालवतात. आणि मग मी असा हा पाऊस नाही आला की, काही भागात किती दुष्काळ पडतोय, किती लोकांना त्रास आहे, आणि जिथे आहे तिथे मुबलक वापरतो. काय आणि जिथे नाही.
मी तर बघितलं तरी, लोक गाड्या धुताना बघितलंय मी, नळी लावून म्हणजे एवढं पाणी वेस्ट जातय ते पाणी.
हा आमच्या इकडे पण तसेच करतात लोक गटरीत वगैरे सोडून देतात. रोडवर टाकतात. आणि भरपूर पाणी येत तरी, पाणी पाणी पाणी करत असतात आणि ज्यांच्याकडे ना,
ह् आणि मी काय म्हणते, म्हणजे आता काल आपण पाणी जे काय भरतो ना ते आज काय लगे शिळ होत,
शिळे होत नाही ना, तेच ना पण तेही फेकून देतात मग.
मग ते ओततात का मला तोच प्रश्न पडतो.
आणि आपण असं म्हणतो पण मग टाकीत भरलेलं पाणी तर किती किती दिवसांचं असतं आपल्याला जिथून पाणी येतं, की नाही कार्पोरेशनच म्हणा तर ते काय अ रोजच्या रोज थोडी टाकी साफ करतात. ते तर ते म-
पण काय काही म्हणतात नाही काय ताज पाणी भरतो आम्ही, ताजं पाणी ताजं कसलं म्हटलं, त्या टाकीत तुम्हाला माहती आहे का, काय काय असतं ते वरती
हा ती तर किती वर्ष न वर्ष धुवत नाही काय स्वच्छ करत नाही तर नाही म
की ते पाणी ओतू नका ना कशाला होतय बर पाणी ताना सुद्धा आपल्याकडे जर का कोण बाई असेल तर ती नळ सोडूनच ठेवते कपडे धुताना
हा तसच आहे मग कपडे म्हणा भांडे धुतना म्हनला पाणी खाली त्या भांड्यातून वाहतच राहत न इकडे धुन चालूच राहत
ते तरी इथे चालू मग आपण म्हणायच अग बाई फोन हे बंद कर पाणी बंद कर,
अशीच परिस्थिती, त्याच्याकरता पाणी म्हणजे पाऊस येत नाही ना, त्याच्याकरता जपूनच पाणी वापरलं पाहिजे, आणि दुष्क काळी भागात, गेल्यावर कळत आपल्याला कि पाण्याचं महत्त्व कायहाय, काही नाहीे जेव्हा आपण टीव्ही वर वगैरे बघतो.
कि आपल्याकडे किती पाणी हे्य, असं आपण आपल्याला नशिबवान समजतो मग तेव्हा.
तेच ना.
हो.
हे लोक, हे लोकांनी समजलं पाहिजे, जाणलं पाहिजे की बा काय आहे, काय नाही, कसं करायला पाहिजे, आणि झाड नाही हो, वाया घालवण्यापेक्षा झाडांनाच टाकायला पाहिजे जेवढं पाणी लाग ते तेवढंच प्यायला पण घ्यायला पाहिजे. तो ग्लास घ्यायचा आणि अर्धा ग्लास प्यायचा आणि अर्धा ग्लास फेकून द्यायचा.
म्हणजे ते झाडांना नाही का आपण म्हणतो की, ह्याच्यासाठी आप आपण करतो की त्यांना पोषक हे मिळावं म्हणून आपण तांदूळ किंवा डाळ धुतलेलं पाणी अ, आमच्या हा आमच्याकडे आम्ही साठवतो आणि मग ते कुंडीत आपली झाडं असतात त्यांना घालतो.
हो आम्ही ही आणि उरला शिळा भात वगैरे तर त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवतो दोन दिवस आणि मग आळूला वगैरे देतो. कारण ना आळू, त्याच्यामुळे हो, त्याच्यामुळे आळू खूप छान येतात. त्याचं पाणी हा.
नवीन माहिती मिळाली.
हा, त थोडस भाताचा शिळा म्हणजे फेकण्यापेक्षा ना त्याला थोड दोन दिवस कुजवायचा, पाणी टाकून आणि ते पाणी आळू, आळूला द्यायचं
हा मी बाकीचा आम्ही करतो की, केळीची सालं, कांद्याची सालं अशी एकत्र डब्यात आम्ही करून, ते सुख खत करतो आम्ही
हा, हा मी हे पण करते. त्याच्यामुळे पण छान‌ आळू, मोठे पण येतात आणि वाढतात पण खालून हा. मी लावलेले ना आळो, इकडे माझ्याकडे हा.
मी काय करते आणि कधी -कधी आता पावसाळी कसं ते सुकत नाही ना केळीच
हा, हा चाल बला
मग ती काय, चार दिवस मी एका टपात ठेवते त्यात पाणी ठेवते घालून कांद्याचे सालं वगैरे सगळं जे काय असत साल आणि मग ते गाव पाणी बाटलीत भरून ठेवलं ना ते झाडाना चांगलं होतं.
हा पोषक राहत ना मग, त्यांना ते असं खत देण्यापेक्षा कृत्रिम आपलं हे घरचं खत नैसर्गिक खत तयार होत, आणि त्याच्या मग
उन्हाळी वगैरे मग मी ते सुखच खत करते म्हणजे छोटस आपलं, थोडस जवढ होईल तेवढ घरगुती. हम् तेवढं सुख खत करायचं, म्हणजे आपल्या टा कून पण द्यायला लागत नाही, बाकीच त्याच ते सालं वगैरे कसली भाज्यांची देठ वगैरे, मेथ कोथिंबीर, टाकून द्यायची नाही मग.
काड्या वगैरे, फेकण्यापेक्षा आपल्याला खत म्हणून त्याचा उपयोग असलं.
पावसाळी जेव्हा कोथिंबिरीच्या ह्याच्या काड्या येतात ना त्या मुळासकट असतात बघा कधी- कधी.
हा, हा मुळासकट असतात ना.
ते कोचून ठेवलं ना जमिनीत, तरी म त्याला कोथिं येते नंतर. बो.
मग करून बघावं लागेल आता ते.
मी सुद्धा प्रथमच म्हणजे एकदा दोनदाच ट्राय केलंय पण आलेली आहे त्याला कोथिंबीर.
हो ना!
अ किंवा मी आमच्याकडे आता कांदे समजा मोड आले कांद्याला तर तो त कांदा तस् सच मातीत ठेवायच तर तर त्याला जे कांद्याची पात येते त्याची मी कोशिंबीर सुद्धा केलेली आहे म्हणजे एवढं अ ते होतं कांद्याची
अच्छा. अरे वा छान मग तर मी तर फेकून देते ते कांदे थोडे सडायला लागले त्याला वर कोंब आले की आपण फेकून देतो ना ते.
कोंब आले ना तर ते मातीत आपल्या कुंडीत ठेवायचे मग ते आपोआप त्याला ते हिरवी पात येते.
हा मग तसं करून बघावं लागेल आ ता कारण की पावसाळ्यात तर तसं होतच ना? थोडं येतच कांद्यांना आणि पाऊस यायला लागला थोडा त आपण साठवून पण कर ठेवतो कांदे हा.
वातावरण पण मॉइश्चर असतं ना त्याच्यात. त्याच्यामुळे कांद्याला मोड येतातच.
तेच ना ते करून बघाव लागेल मी आलं वगैरे करते. आलं कुंडीमध्ये ते अस खो खोसून वगैरे ठेवते मग ते असं छान ताजं वगैरे राहतं म्हणजे ते असं फ्रेश राहत हा पाहि तेवढ काढायचं परत कुंडीत अस खोसून ठेवायचं.
म्हणजे पुदिन्याच तर येतच पुदिन्याच्या नुसत्या काढ्या आपण ठेवल्या ना टाक कुन म्हणजे अशा खोचून तरी पण पुदीना येतो छान पुदीन्याचा काहीच प्रॉब्लेम नाही.
हा पुदिना कुठेही लागून जातो पुदिना पटक
हो आणि आपण लावलेलं आणि त्याला ते आले की आणि आपल्याला ते खूप आनंद होतो.
तेच ना.
हम्म.
बस आता पावसाचीच वाट बघ तोय पाऊसच यायला पाहिजे प्रदूषण पण वाईट लं आहे ना त्याच्यामुळे पण झाडांची तोड झाली प्रदूषण वाढलं अ ते छान महासागरामध्ये वातावरण निर्माण झालं.
निसर्गा निस निसर्गाची तोड होते म्हणून तर ते सगळं प्रॉब्लेम होतोय ना.
त्याच्यामुळेच पाऊस लेट येतो ना, पाऊस म्हणजे हेच होत नाही ना त्याच्यामुळे धुप होऊन अस वर जात नाही, बाष्पीभवन होत नाही आणि पाऊस पडत नाहीेये अच्छा हम्म आणि त्यामुळे हो त मला ही खूप छान वाट
होय होय आणि थोडस नाही नाही थोडस आपण असं म्हणजे आप पल्याला माहिती पण कळते ना ओ अशी वेगवेगळी आता आल्याचं माझ्या लक्ष लक्षात नव्हतं मला माहिती होत पण लक्षात नव्हतं आता मी पण आलं असलं कि ते खोचून ठेवून आपल्याला जेव्हा पाहिजे. तेव्हा मिळतं ना पावसाळी व हा तेच आता मी पण करत जाईन थोडंफार असं. हो छान-छान वाटलं. मस्त एकदम हो, हो थँक यू थँक्यू.
थँक्यू.